हॅलो हा बोला ताई.
हा काही नाही येतोय ना. हा काही नाही अम काय म्हणता अजून ट्रिपला वगैरे जायचं काही प्लॅन झालाय का तुमचा?
अह ट्रीप अजून तरी सध्या काही नाही. आता माझं चालू आहे प्रेग्न्सीच्या याच्यामुळे मला काही बाहेर जास्त पावसाच्या याच्यात पडायचं नाही अह कारण की हम्म आता सहावा महिना चालू आहे त्याच्यामुळे मग ते, मग कुठं उगीचच रिस्क घेत बसतात. त्याच्यापेक्षा न गेलेलं बर की हा, थोडस तरी जवळपास वगैरे जाऊन येतो अस अह इकडं आमच्या इकडं आहे याचं अह शंकर महाराजांचं छान मंदिर वाटलं ना तर इतर जाऊन येतो तिकड अस, अह स्वामी समर्थांच्या नंत चा अवतार आहे बघा तो माहिती असेल तुम्हाला? शंकर महाराज. नाही का? अह इकडे धनकवडीला आहे पुण्यामध्ये.
हा काय म्हणजे तुम्ही पुण्याला असतात काय?
हो पुण्याला असते मी. तिथे ते मस्त मंदिर आहे एकदम म्हणजे भरपूर छा मोठा कार्यक्रम असतो त्यांच्या आता मागे प्रकट दिन होऊन गेला. खूप छान आहे.
हा हा हो का नाही मी भीमाशंकर ऐकलेले आहे.
हो. हा हा नाही भीमाशंकर ला नाहीये याला आहे, अह ह्याच अह हे बघा तुम्ही अह गुगलला सर्च करा शंकर महाराज म्हणून भरपूर म छान छान माहिती आहेत त्यांच्या
हो का अह.
म्हणजे ताई गेल्यावर तेवढं एवढं प्रसन्न वाटतं ना तुम्ही थोडसं असं डिस्टर्ब जर असाल ना तर जायचं म्हणजे आता मला जर कधी वाटलं ना की नाय जायला पाहिजे. गेल्यावर एवढंच छान वाटतं आणि कंटिन्यू तिथे सकाळी आठ वाजेपासून जो महाप्रसाद चालू असतो आणि संध्याकाळी दहापर्यंत कंटिन्यू महाप्रसाद चालू असतो. गेल्या, हो रोज अह रोजचा तुमचा म्हणजे कधी पण जा तुम्ही आणि कधीच असं झालेलं नाही का थंड महाप्रसाद आहे. कंटिन्यू महाप्रसाद चालू असतो आणि एवढी गर्दी पण असते ना इथून पा मी जेव्हा गेले ना तेव्हा मंदिरात म्हणजे बाहेरूनच दर्शन घेतलं अस मुखदर्शन पण ह्या वेळेस गेलो ना पाऊस असल्यामुळे गर्दी काहीच नव्हती आता पंधरा एक दिवस झाले तेव्हा जाऊन आलो गर्दी काहीच नव्हती त्याच्यामुळ मग व्यवस्थित दर्शन वगैरे झालं एकदम छान अस तिथं आहे ना त्यांची समाधी आहे जसं अक्कलकोटला शेगावला कसं हे समाधी महाराजांची शिर्डीला म्हणा तस इथ धनकवडी मध्ये ना शंकर महाराजांची समाधी खूप छान आहे एकदम शांत वाटत आणि विशेष म्हणजे आपण प्रसादाला कस आता अक्कलकोटला जातो तुम्हाला अ याचं अ सोनचाफ्याच फुल देवाला आवडतं महाराजांना ते तुम्ही वाहता किंवा वनीच्या देवीला जात तर तिथं तुम्ही काय देतात उटी भरतात त्याच्यात गजरा महत्वाचा आहे असं तस इथं धनकवडीला जर आले ना तुम्ही आपलं सीगारेट असत ना प्रसादामध्ये सिगारेट दिलं जातं
अरे बापरे
हा
हा नाही मी काय ऐकलेलं नाही हा विषय मी पहिल्यांदाच ऐकलं मी आलेली पुण्याला माझा मुलगा पुण्याला असतो ना शिकायला अ सिंहगड कॉलेजला तर मग आम्ही फक्त शिवनेरी पाहिले आणि दगडूशेठ गणपती पाहिलाय फक्त मग येऊ कधी वेळ भेटला तर तिकडेही जाऊया
नक्की नक्की नक्की जा तुम्ही कारण की आहे ना काय झालं फोन चालू आहे शांत बस म ते
हम्म हू कॉंटॅक्ट तूटतोय तुमचा हू
हू
कॉन्टॅक्ट तुटतोय कॉन्टॅक्ट
येतोय का आता आवाज
हो हो येतो येतो हू नाही मग अजून कुठली ठिकाणं हायत तिथ अशी पाहण्यासारखी तसं तर मी भर पुर ऐकलंय पूणा पूर्ण फिरण्या सारखंच आहे बुवा सगळं जेजुरी वगैरे तर जेजुरी पण झालेलं आहे माझं
जवळपास जवळचं आहे तिथून ना का त्याच्यानंतर हे आपलं दगडूशेट पण छान आहे
अ मला दुसरा पण कॉल येतोय एका वेळेस
अच्छा नाही एका याच्यावर पहिले बोलून घ्या आता चार चारचे झालंय
हॅलो
चार मिनिट झाले आता चार मिनिट झाले चार
हो का हो हो बोला बोला काही नाही म अजून
थँक्यू
म्हणे भरपूर फिरण्यासारखं आहे तसंच आम्ही सिंहगड कॉलेज फिरलो इतकं मस्त प्रशस्त कॉलेज आहे त्याच. खूप सुंदर.
हो ना काय होतं अ प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं काहीतरी. हे असत बघा महत्व असतं हो विशेष असत काहीतरी
आणि तसच आ्ही कात्रच्या झूला पण गेलो तर कात्रचा झू पण एकदम सुंदर खूपच छान जु आहे आम्ही जवळजवळ दोन तीन तास फिरलो तिथे.
भरपूर मोठं फिरायला भरपूर छान आहे तिथं तुम्ही सा भरपूर प्रकारचे बघितले असतील बघा तिथ. साप खूप प्रकारचे हो आणि े हे टायगर आहेत बेंगाल टायगर आहेय ना त सफेदे बघा हो ते पण पहिले खूप होते तिथं अ गवे होते परत गेंडा होता तिथं भरपूर प्राणी होते पण आता एवढ्या ते ना ते कमी केले तिथं अ सिंह पण होता हा पहिले होता झेबराा होता नाही नाही आता आम्ही मागे गेलो ना अं आम्ही मागच्या वर्षी गेलो ना. मागच्या वर्षी गेलो ना तेव्हा का म्हणजे मिस्टर सांगत होते आम्ही लहान असताना यायचल ना तेव्हा भरपूर प्राणी होते. आता एवढ्यात कमी झाले असं ह असं झालंय.
हा ते तरस वगैरे म्हणतात ते पण पाहिलंय हा तरस पण बघितलं कधी बघित नव त्यांना प्राणी एकदम समोरून हातती
वगैरे हा असवं होत
हो हो अस्वल पण आहे बरोबर अस्वल आहे माकड भरपूर होते हरीण वगैरे आहे तिथं भरपूर आहेत ते आपण नेहमी बघतो तो अस ह हो हो हो सांबर वगैरे ते
हम्म अजून हे पण बघितलं काय घोरडत
खूप आहेत तिथं
साप तर खूपच आहे वेगवेगळ्या प्रकारचे आहे
सा वेगवेगळ्या प्रकारचे सापे एकदम गप्प पडलेले असतात ते सगळं एकदम हो म्हणजे मला असं अ असंच आपण जमिनीवर जर साप बघित तो बघा तो चंल असतो एकदम तो बघायची खूप जास्त भीती वाटते आणि हे इथं साप जब मी बघितलं ना हम् मिस्टर म्हण काही नाही करत म्हणत चालतो आपण बघू बघायला गेलो आणि बघितलं तर ते एकदम शांत होते मग काही नाही वाटलं म्हणत
अस वातावरण नाही ना क आप मोकळे असतात ना सगळे रान क असत त्याच्यामुळं ते फिरतात जास्त, हा मी बघेल हा आणि तिथं बघण्यासारखं खूप आहे म्हणजे निसर्ग छान आहे तिथला.
हो हो छान आता पावसाळ्यात अजून छान वाटतं पावसाळ्यात जर गेलं ना हा पावसाळ्यात गेल्यावर अजून मस्त वाटत ते तिथूनच पुढे परत तुमचे का कात्रज डेरी पण आहे बघा आणि त्याच्यानंतर परत कात्रजचा हे कात्रचा बोगदा सोडला का त्याच्यानंतर घाट येतो कात्रजचा तो पण छान आहे
म्हणजे बघण्यासारखं आहे तिथं तुम्ही फोटो सेशन वगैरे करू शकता हो.
हो का नाही मी एवढं फिरलेली नाहीय तिथे
हे सोडलं ना अ ते हे बघ तुम्ही तिथून थोडस पुढं आलं का जास्तीत जास्त किती दहा दहा एक मिनिट फक्त तुम्ही गाडीनी येणार असाल न त दहा पंधरा किलोमीटर असेल बघा तिथूनच ते शंकर महाराजांचा मठ आहे धनकवडी कात्रज सोडलं का लगेच धनकवडी लागत. का त हा
आम्ही
नाही असंच येणं होतच न तुमचं?
हा कधी मधी म्हणजे पोराला घ्यायला अन सोडायला येतोच. कॉलेजला त्याला सोडायच असतं तेव्हा आणि घ्यायला.
हो हो हो मग तेव्हा आले क बरोबर ते येऊन जातं मग असं हम्म एक बरोबर फिरणं बी होतं त्याला सोडणं बी होत होत हम्म एकात एक कामात काम दोन्ही पण काम होऊन जातात बरोबर तेच न.
बघितला फिरल्याशिवाय मजा नाही हो घरात बसून बसून पण कंटाळा यतो खूप.
नाही
हम्म
सकाळी एक आव आभाळ आलेलं आहे न आज. त्याच्यामुळे ते हेच होतंय. कट हो म्हणजे अस आवाज ब्रेक होत असेल हो तेच न
हा हा नाही
या पावसाच्या सीझनमध्ये आता जाय झाड जरी लावून दिले न कोण हा येतोय न अजून फिरण्याचा अजून काही नाही. चाललंय वन डे
तुम्हाला वर्षभर तरी फ्री नाही तुम्ही वर्ष दोन वर्ष हम्म हम्म
का सकाळी जाऊन संध्याकाळी घरी एवढच फक्त नाहीर बाकी
हा नाही नाही मग
दुसऱ्या वेळेस जास्त बाहेर हा जास्त नाही फिरू शकत नाही नाही अहो नाही काय होतं माहिती का? एकीला एक असं जोडी झालं ना मग भरपूर बायका जाऊ शकतात क याला असं. हम्म तुमची ट्रीप वगैरे देवाच्या ठिकाणी काढा कुठे काढा पण आपलं काय होतं माणसांचं कसं पटकन पॉसिबल होऊन जातं. की हा बाबा जायचंय जाता बायकांना घरची सगळी जबाबदारी असतील त्याच्यामुळे नाही जाऊ शकत बायका अस
हा ना घर मुलं संभाळा त्याच टाइम टेबल अड्जस्ट करा सगळं करून नाही होते. पण तरी कधी तरी एखाद्या वेळ काढला म्हणजे आपल्याला जरा फ्री वाटत तर तेच ते जीवन तर रुटीन तर कायमचच आहे.
बरोबर आहे. हो हो, तेच तेच बरोबर आहे. तेच, रोजच रुटीन तेच सकाळी उठा, स्वयंपाक करा, मुलांचा आवरा माणसांचा आवरून द्या, पण आपल्यासाठी आपण वेळच नाही काढत, जर कुठ तरी ग्रुप तयार झाला न बायकांचा, तर मग शक्य होत, नाही तर मंग नाही शक्य होत आणि बायकांना तर वेळात वेळ काढण
अं ट्रीप म्हणजे एक कसं ते म्हणता ना, सलाईन घेतल्यासारखं होतं एक.
नाही, हो हो हो हो. फ्रेश होऊन जात माणूस, बरोबर आहे. फ्रेश होत तेवढ
तेच जीवन, तेच स्वयंपाक करणं, तेच मुलांचं बघणं रुटीन तर कायमचं चालू आहे आपलं.
हो तेच होऊन जात पण मग, आता काय करतात ते, ते केल्याशिवाय
हा, ते तर आहेच. आपले कार्य आपल्याला चुकणार नाही, पण तरी आपल्यासाठी वेळ काढ त बरं वाटेल.
हो, नाही नाही, खरंच. काढलं पाहिजे असं जवळ जवळ जर असल ना, त पाच, सहा जणींनी मिळून जरी गेला ना, तरी अ होऊन जातो बरोबर असं. लांबचं असलं मग ह कधी, आता समजा तिकडचं ना, नाशिक कडचा ग्रुप किंवा समजा कोल्हापूर तिकडचा ग्रुप इकडे आला, तरी आप आमच्या सारखे असता इथं. मग पुण्या साईडला जरी आले तरी
हो हो, चालेल मग. तसं तुमचं बघा कसं होतं काय रुटीन? मग आपण करूया, तसं ठरूया ओके, ठीक आहे. ठेवते, ओके.
अरे, काय तरी